आ काय करालायसा
काय नाही बघ बसलोय तू
हम्म मी पण बसलेय
हं-हं काय नाही चाललेय कशी काय आठवण
काय नाही.. आता आपला.. म्हणजे सण आता सुरू होतायत नाय
हा..
हा मग त्याच्याबद्दल थोडं माहिती -म्हणजे तुम्हाला मी सांगणार होतो
हा बोल की
म्हणजे बघा आता आपला आता पाऊस सुरू झालाय आता पहिला सण म्हणजे हा आपला कर्नाटकी बेंदूर
हा
आ त्याच्यानंतर महाराष्ट्रीयन बेंदूर पण आहे पण तो पुढच्या महिन्यात आहे हा म या अ कर्नाटकी बेंदूरला म्हणजे अ हा बैलांचा सण असतोय
हा
मग याच्यामध्ये कसं बैलाला प-म्हणजे त्या दिवशी कसं काय काम- लावत नाहीत बैलांना म्हणजे शेतात वगैरे काय नेत नाहीत म बैलांना कस स्वच्छ धुऊन अ त्यांच्या अंगावरती ती नवीन झालर वगैरे लावून त्याच्या पायांना रंग वगैरे देऊन असं पूर्णपणे सजवलं जातं
होय होय
मग त्या बैलाला आपल्या गुळ पोळीचा नैवेद दाखवला जातो म्हणजे हा म्हणजे त्याला चांगला जातो गुळपोळी आणि मग त्याचा म्हणजे हा सण हा आपल्या अ शेतकऱ्यांचा पण आहे म्हजे कस शेतकरी त्या दिवशी म्हणजे बैल कस त्यांच्या सोबत शेतात काम करत असतात त्याच्यामुळे त्यांना पूर्णपणे आराम देऊन तो त्यादिवशी आपले कसे पण त्या दिवशी आपले कसे महाराष्ट्रात ती सगळ्यात म्हणजे फेवरेट म्हणजे पुरणपोळी त्या म्हणजे आपल्यात जास्त करून महाराष्ट्रीयन सणांमध्ये पुरणपोळीच केली जात त्या हा मग त्या भिंदरा दिवशी सुद्धा पुरणपोळी म्हणजे करतात आपलं आणि हा मग त्याच्यानंतरन आपला सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी
हा
हा मग तो कसा पाच दिवसांचा सण असतोय
होय
हा मग पहिल्या दिवशी कस अ वसुबारच असतंय म्हणजे त्या दिवशी कसं अ गाई गाईच्या वासरांची ते हा पूजा केली जाते त्यांना नैवेद्य दाखव ला जातो त्याच्यानंतर कसं अ धनत्रयदशी असत्या म्हणजे कसं अ ल लक्ष महालक्ष्मीची पूजा केली जाते हा आपल्या घरात कस अ आपलं धन येऊनं दे सुख शांती लाभू दे म्हणून अ लक्ष्मी मातेची पूजा केली जाते परत दिवाळीला कसं म त्यावेेळेला अ असं गोडाचं जेवण केलं जातं परत दिवाळीमध्ये वेगवेगळे भरपूर पदार्थ करतात म्हणजे जस करंजी हा फराळ केला जातो म्हणजे चकली चिवडा म्हणजे दोन तीन प्रकारचा चिवडा केला जातो लाडू पण दोन तीन प्रकारचे करता हा असं वेगवेगळे अं म्हणजे पदार्थ केले जातात त्याच्यानंतर न अं पाडवा पाडवा असन कस अ नवरा बायकोंचा सण असतोय हा म्हणजे त्या दिवशी तस बायको सकाळी लवकर उठते म्हणजे नवऱ्याला औपशन तेन करते मग हा मग नवरा त्यांना बायकोला गिफ्ट देतो काहीतरी हा मग त्याच्यानंत तर भाऊबीज हा भावा बहिणींचा सण आहे मद हा मद त्याच्यामध्ये बहीण भावाला ओवाळते मग भाऊ तिला गिफ्ट देतो म्हणजे हा म्हणजे हा अ सण अ-अ अ तुळशी विवाहपर्यंत सुरू असतोय दिवाळीचा हा मग तुळशी विवाहाला कसं अ भटजीला बोलवून असं तुळशी वृंदावनच्या समोर उसाचा मांडव घालतात परत अ-अ अ त्याला पूर्ण म्हणजे फराळ फराळ फराळाचा नैवेद्य परत गोडाचा पण नैवेद्य दाखवला जातो आणि भटजीला बोलवून तुळशीचा हा विवाह केला जातो. आ-आ आणि आपल्या महाराष्ट्रातला मग दुसरा पण मोठा सण म्हणजे गणपती उसतो गणेशोत्सव हा म्हज म्हणे कसं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीन गणपती बसवत अ हा म्हणजे कसं कोण कोण अकरा दिवसांचा बसवतो कोण पाच दिवसांचा बसवतो आणि कोणतरी दीड दिवसांचा सुद्धा गणपती बसवतात.
होयं
हा मग कस त्या दिवशी पहिल्या दिवशी गणपती म्हणजे डेकोरेशन वगैरे करून प्रत्येकाच्या घरी असा गणपती अ बसवतात.
होय या ब्यास्त्यातुन
हा म्हणजे कुणाला कसं आवडते तसं गणपतीचं डेकोरेशन वगैरे करून
गणपतीची स्थापना पहिल्या दिवशी गणपतीची स्थापना केली जाते. मग पहिल्या दिवशी कसं आमच्या इकडे खिरीच नैवेद्य दाखवला जातो.
हा आ
दुसऱ्या दिवशी कसं लाडू किंवा मोदक नैवेद दाखवला जातोय आणि मग तिसऱ्या दिवशी कसं अ गौरीचं आगमन होतंय हा मग त्या दिवशी पहिल्या दिवशी की कस भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवलं जातो.
हा आ
त्याच्यानंतर न मग पुरणपोळी करतात. आणि अ मग अ-अ गणपती मग चौथ्या पाचव्या दिवशी गणपतीच विसर्जन केलं जातं हा मग कसं आमच्या इथं कस आम्ही प्लस्टर ऑफ पॅरिस चे गणपती आणत नाही. आम्ही शाडू शाडूच्या मातीचा गणपती आणतो. आणि तो आमच्या बागेतच त्याच विसर्जन करतो. म्हणजे कस त्याच विसर्जन केल्यानंतर जी माती उरते ती कस झाड लावण्यासाठी त्याचा वा वापर होतो हा आणि केमिकल युक्त म्हणजे त्याच्यावर काही कलर वगैरे नसतात. प ती मातीची हा माती ची अ मूर्ती असते त्याच्यामुळं अ झाडे वगैरे लावायला त्याचा उपयोग केला जातो. मग तुमच्या इथं अ म्हणजे गणपती कसा असतो.
आमच्याकडे पण प्लास्टरच म्हणजे अस तर अ ते कसं आता ह्यच्यात नदीत नाही पण विसर्जन केलं जात अ असं म्हणजे हे केलं जातं सरकारी म्हणजे सरकारच्या ह्यच्यात कुंडले ठेवले जातात आणि मग त्याच्यातून विसर्जन केलं जातं मग त्यातून हा भु गणपतीला पाच तीन वेळा काही काहीतरी हे करतात बुडवून काढतात आणि अ त्यांचा ट्रक असतो हा ते मग त्यांना दान केले जातात मूर्त्या
आणि परत आपला आणि अजून एक सण म्हणजे होळी आधी आधी आधी आधीच्या काळात कसं एक गाव एक होळी असं असायचं पण आता आता कस आता अ प्रत्येक दारात किंवा प्रत्येक गल्लीत अशी वेगवेगळी होळी अ साजरी केली जाते मग त्याच्यामध्ये कसं आपले अ आपला अहंकार म्हणजे आपले अ वाईट विचार विचार तेन यांचा नाश होऊ दे म्हणून ही होळी साजरी केली जाते परत गावाकड हे लोकस अ लाक लाकूड परत श हा त्याच पूर्ण त्या एखाद्या झाडाभोवती अ ह म्हणजे ते लावतात आणि रांगोळी वगैरे काढून त्याला पूर्णपणे सजवून त्याला पेटवतात हा आणि म्हणजे पूर्णपणे तो म्हणजे आपल्यातली वाईट शक्ती निघून जावी त्याच्यासाठी तो सण अ साजरा केला जातो आणि मग त्याच्यानंतर ना म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन पण आपला महाराष्ट्रातला बहीण भावांचा सण आहे त्या हा आवडता सण सन आहे त्या दिवशी कस बहीण भावाला राखी बांधते अ काही काही मुली तर स्वतःच घरी राखी तयार करतात भावासाठी आपल्या हा मग काही काही लग्न झालेल्या ज्या असतात त्यांच्याकडे भाऊ जातो किंवा म्हणजे त्यांना नाही जमलं तर बहिणी सुद्धा भावाकडे जातात म्हणजे रक्षाबंधन हा प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो आणि त्या दिवशी सुद्धा गोडाच काहीतरी पदार्थ केले जात जास्त करून गुलाबजामुन वगैरे केले जातात हा तुम्हाला काय वाटतय म्हणजे महाराष्ट्रीयन सणांबद्दल आपल्या
अ ते सण आहेत म्हणून तर म्हणजे माणस एकत्र येतात सण ना एकत्र येण्यासाठीच म्हणजे लोकमान्य टिळकांनी हे सणांमुळे सगळीजण एकत्र एकत्र येऊदे समाज एकत्र येऊदे घरातली माणस बाहेर म्हणजे कामानिमित्त बाहेर असतात त्यांना एकत्र यायला मिळू दे म्हणून तर हे सण म्हणजे बनवले गेले ते तसेच म्हणजे कायमच म्हणजे राहावं जेणेकरून आपली संस्कृती पण म्हणजे
जपली जाते हा मग तुमचा आवडता सण कोणता आहे यातला
आमचा हा गणपती
बर बर चालेल हम् माझा दिवाळी हा हंहह होय हां वरडत्यात
ठीक आहे
चालेल
हॅलो
हां हॅलो
हा आणि आता सण येतेय म्हणजे स्त्रि जो स्त्रियांसाठी आहे जो पौर्णिमेचा सण
होय पोर्णिमा पण सण
हम्म ते आता परवाचय हम् चालतंय ठेवू